हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा बोला की मॅडम हा यायलागला नव्हतं आता आला आवाज
हा अ् बोल ठीक आहे चालेल कशाबद्दल अ बोलायचं होतं तुम्हाला हॅलो
हा
हा
हॅलो बोला कि
हा बोला तुम्ही अ तुम्हाला कोणत्यावर बोलायचं होतं ते थोडस आपण हे केल असत तर
कोणत्याही वीषयावर बोला तुम्ही
ठीक आहे अ तुम्ही बोला मला काय म्हणजे विचारू शकताय तुम्ही
तुम्ही काय करताय
आता मी आहे हाऊस वाईफ आहे
मी पण हाऊसवाईफच आहे पण मी शिलाई काम करते ब्लाऊज तेन शिवते
ओके ठीक आहे बर मग दुसरं काय अजून रेसिपीज वगैरे सांगू शकताय तुम्ही
पण सांगते तुम्ही पण सांगा तुम्हाला विचाराची असली तर कुठली तरी
ठीक आहे रिसेंटली काय नवीन बनवलंत त्याच सांगू शकता?
सांगू का मी?
हा सांगा चालेल की.
मी आजच भरली वांगी केली.
बर हा.
तुम्ही कधी करताय?
होय करते की. आमच्या घरी खूप म्हणजे आवडीने खातात.
आवडीन आमच्या घरातून सगळ्यांना आवडत. मग काल बाजार होता आमच्या इथला. अगं फ्रेश वांगी होती काल आणलेली मग चिरून आज म्हटलं सकाळी करणार होता पण सकाळी जर उशीरच झाला म्हणताना म्हंटलं संध्याकाळी करु. हा मग काय केलं माहिती आहे काय मी? अ सहा वांगी घेतलो छोटे छोटे त्याचं थोडं थोडं देट ठेवलो वांग्याला आणि थोडं थोडं कट केलं. आणि त्याला अस अ क्रॉस मध्ये आपण कापतोय की नाही? तस कापून पाण्यात ठेवले. एक अर्ध तास पाण्यात ठेवलं तोपर्यंत मसाला करायला घेतला त्याचं वाटण मग जरास खोबरं घेतलं सुक खोबरं. एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या. एक चमचा जिरं घेतलं एक चमचा तीळ आणि एक मूठभर कोथिंबीर घेतली निवडून.
हा
आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं पाणी बिन घालता. असं कोरडच कोरडच बारीक करून घेतलं. आणि ते काढून ना परत ना त्यात भाजलेले शेंगदाणे जरा मिक्सरमध्ये फिरवून घेतले. एकदम बारीक करायचे नाही ते पण असे जरा मोठे मोठेच ठेवायचे. आणि नंतर ना तो मसाला आणि शेंगदाणे मिक्स करायचे. मसाल्यात वाटणात आणि मग त्याच्यात थोड थोड तिखट आपल्या चवीनुसार थोडस मीठ आणि थोडस कच्च तेल घालायचं. मसाल्यात आणि तो मसाला पूर्ण कालवून घ्यायचा एकजीव करून.
बरं हा.
पूर्ण व्यवस्थित सगळीकडं मसाला मीठ वगैरे सगळीक सगळीकडं म्हणजे मिळून आलं पाहिजे ती गोष्ट.
हा लागलं पाहिजे सगळं वांग्यांना हा हा हा.
आणि मग चिरून ठेवलेली वांगी पाण्यात ना निथळून घ्यायची व्यवस्थित ताटलीत आणि स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे पाणी राहता कामा नये असं.
बर हा.
पुसून घेतोय कोरडी करून मग तो मसाला त्यात भरायचा.
बरं
आणि भरलं ना मग कढईत दोन चमचे जास्तच म्हणजे जेवढ्या आपण भाजीला खालतो ना? त्याच्यापेक्षा एक दोन चमचे जास्त तेल घालायचं. आणि मग त्यात वांगी घालून हो पण परतायचे आणि ताट झाकून वाफेवर शिजवायचे
बर हा
पाणी घालायचं नाही अजिबात आमच्यात आम्ही अशा पद्धतीनच करत आणि सारखं सारखं काय म्हणता
छान आहे रेसिपी म्हटलं
हा म्हणजे टिकतं ना दोन दिवस तन दिवस बाहेर वगैरे जाताना हेच करतोय आम्ही जास्त करून आणि आवडते पण सगळ्यांना पाणी घालंयच नाही अजिबात अ एक पाच पाच मिनिटानं वापव म्हणजे ताट उघडून बघायचं म्हणजे वांगी हलवून घ्यायची वरखाली करून तर नाहीतर मण ते लागणार नाही एका साईडनं ठेवली तर लागतात
हा हा हा म्हणजे अ हलवून घ्यायचं हा बर
तीन वेळा वाफ काढयची मग वांग आपल्याला शिजलेला समजतेच की वाफेवर शिजतयचं वांग हा मग गॅस बंद करायचं झालं मग गरम भाकरी चपाती सोबत आमच्या घरात तर शिळ्या भाकरी संगपण आवडीन खातात हा सकाळची वेगळी भाकरी असली तरी चालतेय. वांगी आवडतातच सगळ्यांना न े भरलेली वांगी. त्यात पातळ भाजी केलेली ते जास्त आवडतात. आपण डाळ वांग त आमटी करत तो नाय. तशी आमटी जास्त ये वडी नाही.
हा.. हा.. हा.. बर.
तुम्ही कस करताय?
काय नयी? आम्ही एवढ म्हणजे एवढा मसाला नाही वापरत. परंतु शेंगदाण्याच कुट कोथिंबीर अ.. तिखट मीठ एवढं असतय बस.. अन मसाला असतात फ ती भरून नाही खोबरं नाही घालत?
हा..
आधीच म्हणजे.. वांगी कशी वांगी कशी थोडीशी जड असतात ना? खर म्हणजे जडच होत. शेंगदाणे आणि खोबरं दोन्ही पण जड होतयच त परंतु त्या शिवाय टेस्टच हा..
त्याच्या मूळ हे सगळं नॉर्मलये. आमच्या सारखं सरास असतय. ते जड हलकं म्हणजे एवढा विचार नाही कोणी करत?
होय.. काय? बरं हा.. हा..
तस.. आणि सगळं सरास जेवणार असतय. त्याच्यामुळे एवढं काय वाट नाय. सवय झाल आता.
होय.. काय? ह्म्म.. ह
ते कामावरून पण होते. काम जर जास्त आपण करत असलो तर ते म्हणजे अ.. तेवढ जेवलेल हे होते. म्हणजे ह्म्म.. जास्त फॅट वैगेरे होती. किंवा.. हा पचायला हे होतय. आमच एवढ काम नसतय त्याच्यामुळ हलक जेवणच जास्त करून. आम्ही हे करते.
अस.. पण असतय का?
होय..
म तुम्ही सांगा एखादी रेसिपी. तुमची अशी सिम्पल वाली मी कधी तर ट्राय करेल?
बर. अ.. सिम्पलवाली म्हणण्या पेक्षा अ.. कोणती आता? म्हणजे अ.. मला वाटतय माझ्यापेक्षा स्वयंपाक तुम्हीच छान जा करताय.
तेवढं मसाला वैगेरे घालून अ.. होय.
असं साध वरन साधे डाळीची आमटी, दोडक्याची भाजी, बटाट्याची भाजी आपण साध हे पण जेवण.. असच असतय. मी तुम्हाला ती स्पेशल वांगी का सांगितली? मी आत्ताच केलीत ना. त्याच्यामुळे ती सांगितल. लक्षात आल पटकन माझ्या.
होय काय? छान ये छान ये. बघुया मी पण ट्राय करते तस?
हा चव बदलायला चांगल वाटेल. कधी त नक्की करून बघा.
होय होय करते करते. कधी तर खरंच नक्की?
हा आता मी वांग केली. ते जरा अस झणझणीत झालय. अन ते
हा..
फोडणीच फोडणीच वरण तुर डाळ आणि मुग डाळ मिक्स शिजवून घेत ली कुकर लावून आणि त्याला लसूण जिर मोहरी. कढीपत्त्याची फोडणी
हा
झाल मग भाकरी भात केलं मग झाज जेवण.
हा चांगलाय
आणि काय म्हणत.
काय नाही बाकीच मग तुमच्याकडनं आता रेसिपी ऐकून घ्यायला पाहिजेत ना मला भरपूर रेसिपी आहेत अ थोडं चालू आहे स्वयंपाक सासूबाई आमच्या करत आहेत आज त्यामुळे आज मला स्वयंपाकायला सुट थोडस
आम्हाला सुट्टी नसते अशी कधी
होय काय करायलाच पाहिजे रोज दररोजच करायला पाहिजे.
हम सकाळ दुपार संध्याकाळ करायलाच पाहिजे. भूक लागली की करायलाच पाहिजे. हा खर हा मुला आहेत ना छोटी दोन. माझी छोटी नाहीय आता मोठी झाल्यात पण त्यांच्या वेळेला केलच पाहिजे ना भुके भूक लागलेली असत वाढ
ते तर आहे ते तर आहे कस गरम जेवण असलं की जरा अरे बाप रे होय काय.
हा आणि मुलगी चौथी ला आहे.
हा हा हा बरं
मी प आ तस आहे घरीच असते पण माझ अस ब्लाऊज ड्रेस पण शिकलोय पण ड्रेस तेे घेतलं नाही बाहेरच. पण ब्लाउज घेतल
बर ब्लाऊज आता सिलाई किती आहे मग तुमच्याकडं
कटोरीला दीडशे रुपये.
बर हं आणि थोडेस प्रिन्सेसला साडेतीनशे काय?
हा आणि बोटनाईकला चारशे रुपये.
हा ठीक आहे चालेल. आपण त्याच्यावर पण
हा नंतरच्या कॉलमध्ये बोलु.
ओके, ओके ठीक
आता हा ठेवल्यावर तुम्हाला नेक्स्ट केल तर चालेल?
हो चालेल की, चालेल ठीक आहे. अं ठीक आहे बघुया थांबा मग
मग फोन करता का तुम्ही? नाही मेसेज करा मी बघते.
हो चालेल की. चालेल ठीक आहे. ओके बाय, बाय हां.